हम्म ते काम म्हणजे रिसीव केला का थोड्यावरती ऐकायलाच येत नाही.
हो खरं खरं आहे.
हा ते आम्ही स्किम ते राबवली आम्ही तेरा महिला आहे गटातल्याचं, तर तेरा महिलांनी काय केलेलं आहे. आता एक बियाण सोबत घेतलं बियानं सोबत घेतलं, औषध सोबत घ्यायची, आणि एक गादी बात म्हणजे ज्याच्या च्या मनाप्रमाणे जमेल ना तस कोणी गादीवाफी केली, कोणी मशनरीनी ट्रे भरले. आणि त्यानुसार दोरीनी एक एक दोरीनी लागवडे जपानी पद्धत म्हणतात त्याला तर ते काही महिलांनी ना दोरीनी लागवड केली, दोरी लावायची आणि माणसानी पट पटपटपट त्यानुसार लावत चालायचं भात त्यानुसार त्यांनी पण थोडासा फरक पडतो तिथे चार माणसं लागायची तिथे तीनच लागतात.
हो हो.
हा आणि मशनरी पण काहीनी मशनरीनी केलं. मा असं त्यानुसार आम्ही केलं आता आमचा जस्ट प- एक दोन तास झाले तेव्हा एक व्हिडिओ कॉल असतो, त्या सरांचा आणि सगळ्या ग्रुप कॉल ‌
हम.
म त्या अनुसार मग त्या ग्रुपमध्ये ते माहिती सांगता का आता तुम्ही असं नाही असं करा. आणि आता आम्हाला एक परत एक. निंबोळी अर्क तयार करायचाय. तर हा आणि तो अर्क तयार करायला आता आम्ही परवा दोन तीन दिवसानी तो अ काय म्हणतात त्याला ते सगळे पाले असतात ते त्या टिपामध्ये टाकायचे गोमूत्र, शेण, करून ते औषध तयार करायचे ते. आणिन ते तयार जेव आमर ह अजून काहीतरी म्हणतात त्याला ह ते करायचं. आणि ते अ फवारणी करायची त्याची ते भातावर.
हो म्हणजे त्याला मुळापासन म्हणजे आपल्याला कस आता ग जर बाईला कसं हे देतात लशी देतात. हा तस किंवा आपण जे अस गरोदरपणामध्ये जे काही खातो पितो. ते जसं बाळाला मिळतं तसच हे आता तुम्ही जे देताय झाडा तुमच्या रोपांना ते तुम्हाला पुढे उत्पन्न चांगलं मिळणार दाणा भरतो. गच्च भर तो पोकळ नाही फोफसा नाही होत.
हो.
छान मस्त. आणि हे पण त्याच्यामध्ये अ काय म्हणत गोमूत्र आणि काळा गुळ वगैरे टाकून ते पण हे करतात ना किंवा कांद्याचं पाणी पण फवारतात कांद्याच्या ह्याच सालींच पाणी पण फवारतात.
हम्म.
जेणेकरून त्याला कीड लागत नाही.
हंम.
असं ते पण एक असतं बरोबर आहे पण छान आहे मग तुम्ही आता तुमचा जो कृषी गट आहे, ना तर बघा तुम्ही आम्ही जे तुम्हाला सांगितलं त्या कृषी गटामध्ये बघा काय काय करून. तुमच्या सरांना सांगा, मुख्य म्हणजे जे तुमचे अधिकारी आहेत ना, तुम्हांला शिकवणारे. तर त्यांच्याशी तुम्ही हा विषय डिस्कस करा.
मग ते खूप सांगतात ना, म्हणजे अ तुम्ही काय करू शकता, काय नाही करू शक
शेतीला जोडधंदे जे आहेत, शेती तर कशी करायची ते पण एक आहे. कमी खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये शेती कशी करायची हे तर शिकायचंच.
हं..
पण त्याच्या जोडीला हे पण आहे की, बाबा आपण काही त्याच्या जोडधंदा करू शकतो हे पण बघायचं असं.
हो, हो. ते सांगतात, ते खूप म्हणजे अशी माहिती खूप देतात.
हा खूप माहितीे देतात आणि मुख्य म्हणजे काय माहितीय का ते योजना ची माहिती देतात योजनाची आणि मुख्य म्हणजे जरी आपण त्या योजनेत बसो, नाही बसो किंवा आपल्याला कुठून याचं उत्तर मिळू शकतं. हे पण आपल्याला कळतं त्यांच्याकडनं.
हो.
बऱ्याचशा अशा मोठ्या कंपन्या असतात की ज्या, फंड देत असतात.
हु...
तर त्यांचा सुद्धा तुम्हांला निधी उपलब्ध करून घेता येतो.
हो, हो.
असं पण असतं.
हू.. हूं..
गे त्यांच्या ग मार्गदर्शनाखाली ना खूप मद-मदत होऊ शकते.
हो म खूप मदत होते आम्हांला, मग ते आम्ही करतो ना मझं आम्ही ना पहिलं ट्राय घेतलं ताई, आम्हीं ना ट्राय कसं घेतलं? का आम्हीं अ एक एकच वावर असं ट्रेनी सॉरी येणे लावून होत मशीनी लावलं होतं त्याच त्यांना भात म्हणजे दिसतच नव्हतं. फक्त पाणी आणि चिखलच दिसायचा तर म्हजे तिथं आस पासचे लोक सगळे हासायला लागले म्हणे, अरे कशाला उद्योग केले म्हणे हे आवणी होऊन गेली असे म्हणे तुझी. हे काय लावलंय म्हणे कुठं दिसतयं, कुठं दिसतही नाही मग आम्ही काय केलं एक दिवस असं असंच गेलो आणि जिथं नाही ना, तिथं काड्या टोचून दिल्या हाताने
ह..
टोचून दिले त्याच्यानंतर ते जे भात झालं ना, तर ते काप जेव्हा कापत राहतो ना, आपण कापतो ना तेव्हा कापतानी दोन- तीन चूड घ्यायचे, कापायचे एकाच मुठ मुठी मध्ये दोन- तीन चुड बसतात, साध्या आपल्या हया भाताचे आणि त्या भा चा आमच्या मशनरीच्या भाताच एकदाच एकच चूड हातात बसायचं एवढं मोठ मोठं चूड झालं होतं त्यांच मोठं.
फुटवा खूप झाला त्यात.
एका काडीच मुठभर अ मुठभर धान्य म्हणजे मुठभऱच रोप तुम्हाला मिळालं. असं म्हणायचंय तुम्हाला. मग कि किती म मला उत्पादन चांगलं मिळालं किती भरपूर उत्पादन वाढलं.
हो. वाढलं वाढलं.
म म्हणजे हेच तरी ना बघण्या हेच करण्यासारखं आहे.
हा. ह्‌.
आणि त्याच्या बरोबरीन आता तुम्ही थोडश्या काही भाज्या बीज्या पण लावणार असाल. पुढे पुढे म्हणजे जेव्हा पाऊस कमी होतो. त्या वेळेला
हो भाजी लावतो.
हुम्म.
आम्ही कारली लावतो. काकडी लावतो. दोडके लावतो.
हुम्म.
आणि अ स हे लावतो टॅमाटे शक्यतो टॅमाट्यां ना इकडं असं झालंय का खूप सुकवा यायला लागलंय.
हा.
मग त्या सुकव्यानी काय होतं जोपर्यंत ते लहान आहे ना तोपर्यंत एकदम व्यवस्थित राहतं बांधेपर्यंत बांधायला माणसं सांगायचे बांधायचं आणि फळे यायला लागलं का सुखवा चालू होतो. उभ झाड पूर्ण वाळून जातं.
अरे देवा! म्हणजे ओला व पाण्यात पाणी वरपर्यंत पोहोचत नाही.
नाही पाण्याचा प्रॉब्लेम नाहीेए.
पण ते झाड आपोआपच
आपोआप सुकतं आणि हे काय एकच असं नाही का एच प्लॉट ला होत असं नाही. म्हणजे अ वेळूंजा म्हणजे म्हणजे आसपास जे गाव आहे ना तिथं पण प्रत्येकाच्या प्लॉट मध्ये हे वांगे, टमाटे. आणि ज्या वावरात टमाटे सुकले ना त्या वावरात वांगे पण सुकणारच.
मग त्यांचं काहीतरी हे असेल किंवा गुणधर्म असतील मग त्या ते हा मग ते त्याच्यासाठी मग आपल्याला बघायला लागेल की बाबा नेमकं कशामुळे
नाही होतच नाही. कारण ताई असं झालं का आता शेजारी माझ्या घराच्याच शेजारी एक वावर हे
ग हयाचा वावर येते तर मग त्यांनी काय केलं डॉक्टर बोलावले. मग त्यांनी ते मा माती प्रश हे करून घेतलं ते. काय नेमक म परीक्षण करून घेतलं ह तपासून घेतली माती. हम्. त्यानुसार त्यांनी औषध दिली. काही औषधांनी शभंर टके फरक पडनार. औषध फवारले माती टाकली पण पण तरी पूर्ण गेलं ते
अच्छा! म्हणजे अवती सुरुवात आहे हळूहळू वेळ लागेल ना. तुमचं तुमची जे काही औषधं आहेत ती जमिनीत मोरण्यासाठी. आता तुम्ही बघा एकच जेवायला भात घेता भात म्हणजे भातच घेता तर त्याच्यानंतर जर सतत भात घेतला तर तुम्हाला ते अ तेवढ उत्पादन चांगल मिळत नाही. चांगल्या प्रतीच उत्पादन मिळत नाही, बरोबर ना? एकच पीक जर वारंवार घेतलं तर, तुम्हाला चांगल्या प्रकारच पीक नाही मिळत उत्पादन, कारण जमिनीचा कस कमी होतो.
हम्म.
बरोबर की नाही, मग तुम्ही वेगवेगळी जेवायला उत्पादन घेता, त्यावेेळेला तुमच्या जमिनीचा कस वाढत जातो, तर तसं आहे ते. मग त्या त्याप्रमाणे देतात तुमच्यात जमिनीला कस धरण्यासाठी, त्या पिकांसाठी जेवढा कस लागतो ते तस तर येण्यासाठी जरा वेळ लागेल.
हम्म, पाणी जाता, हा. आणि एक ठिकाणी नाही ना ताई, समजा एक गावात झालं, ठीक आहे. खूप ठीकाणी म्हणजे, असं समजायचं का अ पन्नास टक्क म्हणज, हा. अ नाहीच होतच नाही, मग आम्ही काय करतो जमिनी
नाहीये, जळतय किंवा काय होतय?
म आम्ही काय करतो, म्हणजे ते काय होतं चालू होता, होता आले तर टमाटे खुडायला आले का, मग अर्धे झाड सुकून जातात. मग अर्धे झाडं जर सुकले ना, तर आम्ही काय करायचं त्याच्यात काकडी बिया टोकून द्यायच्या काकडीच्या, मग त्याच ता वर काकडी होईपर्यंत तोर्यंत जर टमाट्यांना बाजार असला तर, काय दोन, चार काळ्या निसतील तर त्या खुडत राहायच्या.
हो.
आणि मग काकडी आपोआप वर गेली का, मग काकडीच चालू होतं.
बरोबर.
हं, म्हणजे आम्ही एका पिकामध्ये मग दोन पिकं लावतो.
गा मग काय चांगलंय ना आणि एकाच हंगामात ते मिळत जात, असंय पण हे. तुमच्याकडे द्राक्ष वगैरे होतात कि नाही मग?
नाही, नाही, द्राक्ष इथ पाहायला सुद्धा नाहीेत, कारण वातावरणामधे ना अ आमचा
असं समजायचं का, अशा वातावरणामध्ये नाही हे द्राक्ष वगैरे काहीच नाही
फूडच फूड मग आमच्याकडे जात आता काकडीच प्रमाण आणि कारले हे जास्त.
अच्छा, तुमच्या जमानी जमिनीमध्ये काकडी आणि कारली येतात.
हो, त्याची कारले असतात ना, त्याच खूप पातळ सगळं तेच लावायला लागले इथं.
बरय.
हम्म.
आता थोडस आहे ना, थोडस त्या अधिकाऱ्यांच्या हे मध्ये सनिध्यात राहून त्यांना विचा विचारायच की, आम्हाला औषधी काही वनस्पती लावता येतील का?
हो.
औषधी वनस्पती म्हणजे, अ काय असतात ते मी त्यांना विचार आणि त्याच्यामध्ये कुठल्या वनस्पती आपल्या हेच्याकडे लागू शकत? हे पण त्यांना विचारा?
ताई मी तुम्हाला कॉल करते ह्याच विषय घेऊ आपण.
हो हो, चालेल चालेल चालेल.